आठ दिवस झाले पूर येऊन आमचं तर काही आल नाही रेंणुताईला आले की नाही काय माहिती.
नाही आले अजून ते तिला म्हटलं आता ती. यूपीआय आय डी टाकून ठेव म्हटलं तर. मग पैसे टाकतील तर तुला माहिती. पडतील म्हटलं ते.
आमचं पण टाकलं की नाही न्यू पाईप न्यू पाईप. काय म्हणताय तू ते.
युपीआय आयडी फोनपेचा आय डी टाकून ठेवायचा आता त्याच्यावर
टाकून ठेवायला लावीन मी तेच म्हणुन राहिले पाहालागल काय माहिती येता की नाही कारण आमचे कॉल एवढे झालेलेच नाही पुरे.
नाही पुरे पाहिजे पण त्याला कॉल.
तेच म्हटलं ते तरी न दोघ मायले का म्हणे घरात एक बाथरूम मधून एक भांडे घासायचे एक घरात हॉल बोलायचा म्हणे बाप्. मारायच ना बोलून बी काय. तशाले बळबड केल्या जाते आता त्याच्यावर काय बोलणार? तेच म्हटलं काय होत काय माहिती आता केलं तसही होऊ भाऊ न केल तर वैशून.
नाही वैशूच झालं नाही अ आपलं हे तिन ना ऍपच हे केला वैषुण ऍप चुकीचा डाउनलोड केला वैषुण.
हम्म मग?
अऍप चुकीचा डाउनलोड केला तर मग तिला आता काल तिचा फोन आला होता रि रिंकूचा रिंकू न तिन फोन केला होता मग.
म?
पोर घुगरीत रितु रितु हम्म हम्.
ऋतुर सप. फोन होता मग तेला सांगितलं मग हिला. तिचा फोन आला होता मग तिन सांगित ना पप्पाच्या मोबाईल वून लावलाता वैशूून. मग म्हणे ताईला सांगा म्हणे. काय करायचं म्हणे रिंकू ला मग रिंकू करून देईल म्हणे. मग रिंकूला म्हटलं त्या ऑप. पर प्रोफाईल भर म्हटलं तिची. तिच्या ऍपवर प्रोफाईल भरलेली नाहीगा बघ म्हटलं. मग म्हणे मी चेक करते म्हणे. तर बाईना ॲपच चुकी डाउनलो करून ठेवेल होता.
चालू.
तीन कार्य आहे दुसरा. डाऊनलोड केला होता.
हम्म हम ह.
कार्या काही क्रोसेस काहीतरी ॲप काहीतरी डाऊनलोड.
हा का नाही आमच्या घरात आमच्या दोघांचे त्यांचे दोघांचे सासु सासऱ्यांचे नंदेच काय माहीत.
ते पण तुम्हाल कम्प्लिटच करायल लावतील ते मॅस सेज टाकतात त्याच्यावर कम्प्लीट करा म्हणून-
हाव ते चालूच आहे ते येतच आहे सकाळी आमच्या आईंना आलं ना तर आई आल्या होत्या मग हे म्हटले- ते काय म्हणे मला माझे ने हु राहिले- म्हणे त तुझे काय होतील म मी त्यां म्हटल आईंना म्हटलं ते करत नाही म्हणलं आई जाऊद्या ते काहीतरी वर हेडलाईन येती ना- त्या हिरव्या लाईन वर काय क्लिक करा आणि त्याच्यावर येत ते मेसेज टाका म्हटलं की कॉल येत नाही होत नाही आमचा तर काय करू मग त्यांना काय म्हणती टा- म्हटलं तसंच टाईप करून- म आलं वाटत त्यांचं मग झाले कॉल- त त्यात आम-
मग मी तेच म्हटलं तिथंच वरती हेडलाईन वर टाक.
पंचवीस झाले आमच्या बाबांचे आणि आईंचे झाले सतरा कि अठरा म्हटलं पुरे केरा आई नाही तर ते येईनच मेसेज चालूच राहीन म आई म्हणे- संध्याकाळी करते म्हणे आ-
केलं की मी मेसेज रालूच राहायते-
हम्म. ती तेच म्हणे की आता नाही- केले तर प्रॉब्लेम परत येईन मला असं वाटलं हेच पैसे त्याच्यावर आले-
तुला फोन येतोय कोणाचा- हॅलो-
दीदी जय होर गुठ
काय ग फोन होता काय-
वा- हॅलो.
ली गाडी.
अगं गाडी आली ना हा- खाली ते उशिरा सोडले ना मग ते टीचर म्हणतात म्हणे बाहेरच उभ ठेवणार वर्गात घेणार नाही क्लास- मध्ये घेणार नाही घाल- हा गाडीवाले काकांचा होता न दिदीच्या- दिदीच्या गाडीवाले काक- कांचा होता- हा काकनी बोलावलं खाली- मोबाईलमध्ये घुसलेली होती आवरून तर मोबाईल बंद- ठेवून देणार आहे मी आता लपून- आता तेच करणार आहे- त तिचे पप्पा म्हणलं नाही तर मी ते- पिनस काढून पटकतो म्हणत त्या मोबाईल- पिनाच- काढून पटकतो म्हणे मोबाईल अग आली साडे सहा वाजता संध्याकाळी काल प साडेस पाऊून सात ते च रबस केला मग थोड्या वाटतं जाऊती टी व्ही नाही काही नाही जा मोबाईल बंद केला का चार्जिंग लावून थून देस पर्यंत थोड मग बंद करून किती आहे निमिट मध्ये पाहिला तर नाही लपवणार तू निमिट मध्ये पाहिला तर नाही तर आधा मावशीवरी बंद लपून ठथून दे हम् जा हळूहळू जाऊन उभी रे सावलीला उभी रे टिफिन बॅग घे पाणी बॉटल ठेवली मग अशी हातात कशी नेशील तू नकोवाली मग आतून ठेवायची बॅगत ैन आगडी उघडी ठेवायची थोडीशी याची बॅगची टिपिन बॅग टिफिन बॅग म ठेवायची पहिले ठेवून नाही ते आमच्या दिदीला सांगितलं आम्ही जाऊ तर ददी थांबणार आहे ददी आणि मी थांबल सकाळी जायचं संध्याकाळी यायचं मला